बोलगी
लेस
बसलेैवघ
का म शतावघेल नाही साज
नाही इथ पाऊस पडायला मोठा शेतात पण पडत असेल त्यामुळे गेलो नाही
आता काय लावलंय मग शेतात
ेता तूस आहे
हा पूर्ण त्यातत ऊस होता ते करा त म्हमचे
अ दोन अडीच आहे
हा हा मीर आहे का
विहीर आहे की स म्हणजे काच ठिकाणी असूच येत ना
हा
इकडं ह्या साइड ला थोडं आणि त्या साइड ला थोडं असं आहे
दोन भागात आहे का
हम्म आणि एक छोटा भाग आहे ते रेल्वेच्या इकड आहे
हा हा तिथ बन माय कशी ती
हो
काय लावले ते त उशच
तिथं काय नाही लावलेल कमी जागा त्यामुळे नाही लावलेल
येत नाही काय यावं कायतत ना
हम्म पाणी नेलेलं नाही ना तिकडं
हा हा जवळ जवळ आहेत काय लांबच पडते ह
आता विहिरे बसनं एक आपलं आमचं घर ते कॉलेज
हा
एवढ्या अंतरावर एक शेत आहे आणि ते लांबचा आहे जरा म्हणलो ते हथन तरी महालक्ष्मी म मंदिर एवढं अंतर असेल तिकडं पाणी नेलेलंच ना आम्ही
नाही दस नाय का तिकडा कुछ न देता पाणी
ते विहिरीचच पाईप वगैरे केलंत तिकडं
दुसऱ्याच्या दुसरीकडन घेतले का पाणी ह ह.
त्याच्याच विहिरीतलं पाणी पाईप जोडून तिकडे नेले रे शेतात.
हा हा अत वय.
हां
म वीर केवडीय तुमची?
विर तरी एक अठ्ठावीस फूट खोल हाय.
हा हा.
आणि रुंदीला म्हणलास तर तीस फुटाचे
रुंदीला म्हणजे लयच मोठीये.
होय खोल जास्त गेलेले नाही.
तर तरी पण तीस फूट म्हणजे भरपूर झालय मोठं.
हम्म रुंदी मोठ्या आणि खोली जरा कमी झालाया.
हो अरे तरी पण पाणी जास्त बसणार ना खरं.
होय.
तीस पूट म्हणजे नाही मला तरर आपलं एक वर्गा एवढी तर असेल निवांत.
एक हा एक अक्का व वर्ग जाईल.
तेच की नाही म्हणला तर. स्विमिंग टँकपेक्षा पण मोठ झालं तुमचं हे
हम्म.... खाली जाईल त सास जरा बारक झालेय सोड-
हां.
वर तरी एक दहा फूट पर्यंत असत मोठठा-
हा- हा पवाल जा तेस का
नाही लॉकडाऊनच्या वेळेस ते काढलेल तेव्हा गेल तू फक्त,
काय काढलेलं?
वेर
त्यावेेळेला काढलं का?
होय,
हां हां जमीन सुपीक आहे का?
हम्म,
रे सुट्टी काय काय म्हणलं?
होय.
आणि मग तुम्ही काय काय काय वापरताय शेतीला?
शेतीला काय आता लागवड वेगवेगळी आहेस व्हय, नावं मला पण माहित नाहीत.
हा,
परत काय तुझं शेनखत,
केमिकल वगैरे त्यांन वापरता.
तर काय केमिकल वगैरे म्हणलं अस तर तुझं ते लागवड म्हणजे केमिकलच आलं सोड
हा...
सेंद्रिय मध्ये फक्त तुझं शेणकत वगैरे येते.
ह हम्म हणजे ते पूर्ण तुला ओरिजिनल शेती करायच्या का नाही? पूण नाय एक प पण तुला केमिकल युज करायच नाही,
कार ते जास्त तर आता सगळी वापरतात केमिकल,
हां ना ना मी काय म्हणलं?
हां...
पावसाचा आवाज आलाय का?
पावसाळ तुमच्या आहेत ना.
ह...
नाहीय रे,
भाऊ मोठा पडाला म्हणून विचारलं रे?
नाही आवाज नाहीे येत.
हा -हा म्हणजे आता समज तुला शेती करायचय, पूर्ण सेंद्रिय शेती करायचय म्हणजे ओरिजनल वन पर्सेंट पण केमिकल वापरायचं नाही. मग कशी कशी करायला लागते काय काय ते
पूर्ण सेंद्रियच मला पण माहित नाही रे. जास्त तर तुझं हे ते शेणकत वगैरे वापरतात. आणि ते आपण भाजीवर वगैरे औषध वगैरे मारतोय ते मारायच.
हा -हा
असं
म त्याला वेळ जास्त लागते का यायला?
होय.
तरी केवढा वेळ लागतोय?
तर तुझ भाजीपाला म्हणलास तर एक महिनाभर तरी लेट येतय.
एवढं
हा.
मला वाटलं जास्तच होेत असेल मला वाटलं दुप्पटी व्हाय लागत. तस.
नाही नाही औषध वगैरे टाकल्यामुळे जरा असं लवकर येते ते.
हा हा पण ते चांगलं नसते ना औषध वगैरे मलेला.
होय.
ते कळते कसं औषध मारलेलं कुठल्या आणि बिनऔषध मारलेलं.
तर ते कळतय कसं ते पण माहित नाही कारण की बाजारात बघा गेलं तर सगळ्या ज्या औषध मारलेलं असते.
हा हा. ओरिजनल त म दुझ.
ओरिजनल आता इथं तरी मिळत ना असं वाटते मला.
हा.
कारण की जास्त तर आता वापरत यातच केमिकल.
आणि मग ऊस कुणीकड घालता तुम्ही.
उम
ऊस कुणीकडे घालता.
म्हणजे कसं म्हणायला आहेस तू?
म्हणे कोणत्या हजत म्हणजे गुळालागेत..
नाही नाही कार साखर कार न्यात
हा हा. म दरवर्षी कस कन येत का?
हो.
कधी कापणार आता ऊस?
आता ब जानेवारीत येणार जानेवारी किंवा फेब्रुवारी.
वर्षात ना किती व करतात दोन वेळा का तीन वेळा?
नाही वर्षात नाही एकदाच् ऊस.
एक एकदा.
हा.
तरर एक एकदण तीन वेळा करतात ना वरसवरन.
ऊस एकदाच असते वर्षातन.
नाही नाही एक एक जण करतात तीन महिन्या ला होऊस. लावतत तोडतत.
हा ते हे य..
ह.
वेगवेगळ्या महिन्यात लावत असतील आणि वेगवेगळ्या महिन्यात काढत असतील असं असेल.
म्हणजे तरी समज ऊस लावलास त.. यायला किती वेळ लागते तरी असं.
पूर्णपणे यायला तरी अकरा महिने तरी लागतात दहा अकरा महिने लागतात.
किती पण केमिकल वगैरे त्यांने वापरला अस तरी अकरा महिने लागत.
हा तुझं वजन वगैरे भरायला अकरा महिने लागतातच.
हा हा हा.
आता तू स मज हा.. तू समज जानेवारीला ऊस तोडलास..
हम्म हम्म.
पुढच्या जानेवारीलाच कट करायचा
ह सस्ते
हा
आणि मग त्याच्या आधी कट केला तर वजन कमी होते बालकाचा
हा हे ऊस कस त ज वार्षिक पीक आहे
हा
बाकी तुझ मक्का सोयाबीन वगैरे हे तीन तीन महिन्यात येते पूर्ण
तीन महिना घेतय
हा
पण त्याच्या तेवढं हे नसते का प्रॉफिट
प्रॉफिट असते खरं करायला पाहिजे तस
कष्टले आयतदला
हा तर जर का समज तुझ सोयाबीन वगैरे म्हणलास तर पावसाळ्यात लावा लागते
हा
पाऊस एकदम जास्त झाला ते कुजून जात ते पाणी साठलं तर त्यात लॉस पण होऊ शकतोय असाय
आणि संम पडला तर
कमी पडला तर काय तू तुझ विहिरीचं पाणी असते किंवा इरिगेशनच पाणी असते ते सोडून करू शकते
हा
तर एकदम जास्त झालं की मग खराब होते ते
हा हा पाणी कम पण पडून चालत नाही आणि जास्त पण पडून चालत नाही
हा
मासिका सिष्टी मासा अस पाणी जास्त झाले ते बाहेर काढायला वगैरे त्यांनी
नाही तसं काय नाही
कायच ना
नाही. तर तुझं जर का पाणी बाहेर काढायचं असलं तर तुला दुसऱ्याच्या शेतात पाणी सोडाव लागतयं. असंयं.
नाही नाही तसं नाही म्हणत मी आता समज- -
ह.
तुझ्या शेतातलं पाणी कस मोटर लावून विहिरीतल पाणी कसं शेताकडे वढतोयस. बरोबर हाय? तस शेतात तल पाणी बाहेर काढायचं असल तर?
शेतातलं पाणी बाहेर काढायचं असलं तर काय रस्त्यावर काढायचं. रस्त्यावर - - काढल की मग ते रस्त्यावरन दुसऱ्याच्या शेतात जातयचं तस पण.
आणि मग विहिरीत काढल्या तर आपल्या?
विहिरीत काढतायेत नाही आता विहिरी जवळच शेत असलं तर तिथलं पाणी जास्त झालं की ती विहिरीत जातयं.
आणि विहीर आत्ता भरलेले जास्त हाय.
हा वीर भरली की मग काय हाय असं तू पाणी तुंबत जातेयं ते.
हा, हा. म्हजे साठतच जातयं ते.
हा.
हे कधी गेला होता ने लॉकडाऊन मध्ये दोन हजार एकोणीस वीस
वीस ला काढून झाली ब विहीर.
हा, हां.
वीसच्या तरी मार्च मध्ये चालु केली ती.
किती दिवस काढत होता म?
एक, दोन महिने तरी लागले.
एवढा वेळ लागतोय?
पाऊस वगैरे चालु होता. त्यात पाणी काढून काढून माणसं दंमलीत.
होय.
तीन मोटर लावलेल्या पाणी काढायला.
किती फुटांवर लागलं पाणी?
पाणी बारा फुटावर लागलं.
तरी आणि खालीपर्यंत गेलं म्हणे
हा. जायचं होत पस्तीस चाळीस पर्यंत
हां.
अठ्ठावीस वरच थांबवलं.
हा, हा.
आता आज काढुन गेलायस तु उद्या काटोकाठ भरलेली हाय.
एवढं - आणि मग मोटरीत न पाणी काढुसतोवर परत पाणी येत नव्हतं.
पाणी भरायचं की हळूहळू
मग.
त्यामुळेच ते वेळ लागला काढायला.
हा, हां.
ते अठ्ठावीस वरच थांबवलं.
मग का बाहेर काढुस तोवर परत आनी साठायचं काय?
होय.
बाहेर कुणीकड काढत होता पाणी?
बाहेर काय खालच्या, खाली एक शेत होतं त्यांच्या शेतात ना मग खाली एक ओढ होता- - ची वाट करून त्या ओढ्यात सोडलेलं.
हा, हा, हा.
आता पण मी चालू करायला गेलो तरी आज जेवढं पाणी चालु करते मी
हम्म
पाच फुट पाणी खाली गेलं तर दुसऱ्या दिवशी गेलो की हाय तेवढं झालेलं असते पाणी-
बाहेर येत ना खरं-
नाही
तसे कसं काय येत ते-
उन्हाळा असल्यामुळे जास्त भरत नाही सोड
हा
पावसाळा असला कीं असं हाताला येते पाणी
हा हा अरे एवढं प्रॉपर ते एवढंच कसं काय भरतेय म्हणलं रे-
तर ते कसं काय भरते ते माहित ना मला पण
ब बरोबर बाहेर पण येत नाही तेवढ्याच लेव्हलला कसं काय येऊन राहते. ते ांगली
नाही नाही मला पण- असं पाण्याचा झरा असत